हॅलो काय चालल
काही नाही बसलेय बाजरीचं दळण करते
हे काय मायात चालय
हा हा
तेच आवाज येत नाही एढ राहव मलात जायचं आहे नवीन बाग े नवीन भागाचे ते सुतळ्या काढायच्या तुमचा कस
हा का भात छान झालाय ग आमचा
हा हा
चालय त्याच्यात भुईमंग करायचा विचार काय हा काही नाही चाललय
हा ते काय खालीच राहत नाही तरी लावलं तरी
हा भी पेपर टाकलेला आहे ना त्याच्यात चाललाय विचार दोन्ही जाडांच्या मध लावायचं बुवा असं
हा दोन दोन झाडं लावले तरी जास्त नाही लावायचे फक्त दोन दोन तीन तीन
हा दोन दोनच पण कोण म्हणत त्याला ऊन भेटलं पाहिजे होईल का चांगला त्याच्यामुळे कन्फ्युजन चाललंय माझं
दोन तीनच गल्ल्याला आवाज असत नका ट्रायल
पण मग आता ते ट्रायल करायचं मग परत काय करायचं असं येतं ना एक विचार
हा तेव्हा आहे पण मग एवढं यायचं नुकसान नक व्हायच लागल होऊन कारण आपण तेव्हा एकदा लावला होता ना
हा ना नाही मी करायलाच नाही आजऊ. नाळेगावला केला होता मागच्या वर्षी. पण मग सो निंदाया वा तिला सोडून यांनी म्हणून निंदायला. जेवढे पैसे लागतील त्याला तेवढा मध्ये तुला शेंदाणे किती येतील. ते मळ्यामध्ये कस माणसांच कोकणी राहत्या. काही कराला येतही नाही व्यवस्थित ते.
लावलं
आवाज कट होऊ राहिला तुझा कुठे तू?
घरात गेले होते ना. पण मग हे चालू आहे वायफाय चालू आहे नेटवर्क पाहिजे.
हम्म नेटवर्कचा प्रॉब्लेम येऊ राहिलाय माझ्या फोनला.
हम्म हम्म.
काहीतरी
हो जेवण झाले मळ्यातच निघायचं आहे.
हम्म हम्म.
पाऊस काय उघडून गेलाय आता सात आठ दिवस काही पाऊस पाऊस सांगेल हा.
ब्लाउजांच करताय कि नाही आता?
ब्लाऊजच नाही ग एवढं माझं माझं स्वतःच सण मोठं ताईंशच राहत. बाकी नाय रात मग कोणाच हा.
हा.
आता काय घरोघरी मशीनंंते झालंय त्याच्यामुळ
हम्म घरोघरी मशीने असल्यात तर सांगाळ्यांना थोडी शिवता येतं का?
तर माझा माझ्याकडचे होते काही कस्टमर असे का त्यांनी मशीन घेतलंय ना.
हा अ का?
हम्म आणि हे दुखण्यामुळ थोडस मीच कमी करून टाकलंय.
तेच होऊन जात त्रास होऊन जातो दुखन लागून जात.
मग ते घेतलं म्हणजे समोरच्याच ते वेळत पूर्ण करून द्यावाच लागत.
हा मग कोणाचं लग्न आहे कोणाचं काय आहे. एक तर ब्लाउज टाकली की बायांना लय घाई राहती.
हा तोच प्रॉब्लेम होतो.
आज आज दिले का उद्या लगेच द्यावा.
आवड आहे म्हणून त्याच्यात खरं पडलेय ग मी तर काय. वेळ राहतो मग दिवस भर करायचं काय?
मलाही माझं माझं स्वतःच शिकायचं आहे.
अग स्वतःच केलं तरी भरपूर पैसे वाचून जातात आपली खूप शिलाई झालीये. कारण बाहेर राहातात.
शिलाईच खूप झाली.
मोठ्या ताईंनी लाग्नाच्या वेळेस टाकले होते ना निसत साध्या अस्तरच्या ब्लाउजचे दोनशे नव्वद रुपये घेतले त्या बाईने.
बापरे!
डिझाईनन ते काय केलं ते त्याचे वेगळे.
त्याचे वेगळे.
हा.
ह् ते ब्लाऊज टाकायच्या ब तुम्ही ते शिरसाड बाईकडे.
हा हा.
शर सड बायकड मंगलवारला.
हा.
मोठ्या ताई टाकायच्या तिची पोरगी आपल्या इथं हा त जी पोरगी बँकेत आली आपल्या इथ कामात.
हा का.
रिकामा ऑडिओ ललिता शिरसाट.
लय बाई त्याच पोरांचं शिक्षण आणि तें.
हा त्या बाईला मुलगा नव्हता ना.
येते खूपसं.
मुलगा नाहीं ना तिला.
होत ना. हम्म आम्ही जायचो ब्लाउजन ते घेऊन. तेव्हा... हा हा नाही आहे ना त्यांना मुली दोन तीन होत्या माझ्या मते.
पाच. का चार बाई.
तीन. हा हा मुली जास्त होत्या आणि मुलगा एकच होता त्यांनला.
हम्म ती आहे ना आमच्या बरोबत होती ती पोर.
हा हा हा.
पर्यंत. हा. नाही नाही. आता ती मोठं खुर्च वर तीला काय ओळख दयची आपण? तिने ओळखलं तर ठीक आहे अ.
रिकामा ऑडिओ
उमा काकू म्हणे उमा काकू म्हणे आग ती.. तुपाय कुठे तुपाय कुठे आहे म्हणला आता काय करणार सगळे थोडी एका खुर्चीव बसू शकत
रिकामा ऑडिओ
रिकामा ऑडिओ
बरंय म्हणा ये करतो ते काय कमी काय म्हणा.
तुमच्या मुलांचा संसार हाकणं म्हणजे काय सोप नाही.
मग काय ते कोणी करावं ते आमच्यात नशिबात होतं म्हणा.
हावरून सांगत आहे ती पाय कुडून तू पाय कुड अजून काही..
हॅलो.
त्यांचा दादा तिकडे गेले ना.
हा फोटो बघितले मी परवाच्या दिवशी गेले आता ते पण.
हम् केलं त्यांनी
हा बाई झाले सटेल ते आता काय? म म काक ना तेच म्हणलं. त्या दिवशी म्हणलं पुढच्या तयारीला लागं म्हणलं आता.
हा हा.
म्हन पुढची काय तयारी करी त म्हणा लगेच.
हा हा माझा जॉब
होऊ दे म्हणा अजून, हा एखादं वर्ष होऊ दे म्हणा सेट- अजून म्हणलं काय एखादं वर्ष म्हणलं बस ते पाठ
हा
लगेच सुरुवात करायची म्हणलं आता काय -
हा. हा. दीपा राहिली तर राहूद्या मागच पण साईच घ्या करून म्हणा. रिकामा ऑडिओ
मग आता दीपाला तर करायचंच नाही तर आपण काय करणार त्याला?
हा ते घडीत हा म्हणत ते घडीत नाही म्हणत.
हम्म नाही का नाहीच म्हण आहे त्यांचं.
हा ना
ते फक्त लई फोर्स केल्या ना समोरच्याने आणि लई त्यांना इरिटेट केलं तर - ते हा म्हणजे तेवढ्या वेळापुरतं ते -
हा हा
हम्म काही नाही यांनी दोन तीन स्थळ दाखवले होते त्यांना बघायला जायच्या पर्यंत तर ते - आज काय मेन उद्या काय मेन, एक वेळेस म्हणू तू जाऊन पाहून ये - यांनी विषय सोडून दिला. हम्म -
ह म्हणजे ज्याने दाखवलं त्याच्याच गाडीत - चांगल्या घालायच्या अ आ अवघडच आहे की -
नसेल त्यांची इच्छा तर आपणही काय करणार, नाही घरचे काय करणार त्यांना-
हा हा
त्यांचं काय डोक्यात काही समजत नाही. त्यांना तर म्हणले, म्हटलं असेल तुमच्या मनात तर - ते सांगा.
हम्म, त्यांनी लग्नच नाही केलेलं.
हा ना.
हम्म
मग आता हे गड म्हणजे काय का आहे त्यांच्या- पोरनी तेच केलंय ना गं
ते दोघं एकाच ठिकणी- गौरीचा भाऊ आहे ना-
हम
तो आणि ते घडवचे काकांचा मुलगा- दोघजण एकाच ठिकाणी होते. माऊंट आबूला, नाही नाही
मग
इकड आहे ते गुजरातला आहे ते खूप छान आहे तिथं बघायलाय ना - काही जॉब बिब नाही तिथं, तिथं असेच आहे ज्यांनी लग्न नाही केलेल. ते असं वयोवरद्ध ज्यांना असं - काय म्हणतात ते, संसार वगैरे करायचा नाही असेच आहेत तिथं सगळ लेडीज आहे जेंट्स आहेत. त्यांना अशे बंगले ए, त्यांनी तिथेच... अंस - म्हणजे अशे बाग बीग लावलेली आहे, गौरीच्या भावाने तर तिथं द्राक्षाची बाग लावलेला ये शेतीत आणि मग त्याच्यातून जे फळं-बीळं येतील ना, तर ते तिथंच तिथं जे फिरायला येतात ना त्यांना ते खायला देतात रोजचा म्हणजे ना किराणा-बीराना, सगळं फोन केला का की सगळं तिथं अवेलेबल राहतं छान ए तिथं फिरायला जायला पाहिजे म्हणजे हे मुरकुटे वहिनी ते जायला त्या ना त्यांनी ओळख काढली होती तिथं मग तो सांगत होता माझी बहीण दिली म्हणे त्या म्हणे पिंगळे मग म्हणे ज्ञानेश्वर पिंगळे का म्हणे हा हा म्हणे हा म्हणे मग त्यांनी गौरीची ओळख सांगितलं, हा म्हणे मग ती माझी बहिणच ए, सोनी नाव आहे म्हणे
पण मग तो एकटाच आहे का?
तिघं भाऊ होते ते एक शिक्षक ए आणि एक जण घरी शेती करतो आणि याने असा संन्यास घेतलेलाय.
हम्म हम्म ते दोघं तिघं असल्यावर काय वाटत नाही ग आई बापाला
हा तो तसं तिकडंच गेलाय तर तो फक्त असं लग्न कार्य असलं का मग येतो तो हा तिथं डॉक डाॅक्टर आहे ना तर हा तिथं डॉक्टरकीचच हे करतो घडवतो काकांचा मुलगा मग तो चांगला डॉक्टर आहे
चांग
हम्म त्यांना तिथं बंगला घरच्या पेक्षा त्यांची तिथं चांगली सोय आहे
हा ना पण मग असं काय जन्माला आलंय म्हणजे सगळ्याच गोष्टी करायला पाहिजे गं
हम्म
आई बापाला झुरायचं काम होतय नी हे असं
हा चालल करू का बंद?
हो हो चालेल